हा हॅलो, बोला.
हां. काय चाललंय गं? चहा पाणी झालं का नाही?
हा भाजी मोडालते, बोल.
हां. तेच म्हणलं गं. अन देठ भाजी ची तुमच्याक झाली का शेक सगळी?
आहेत आहेत सगळे निवांत. तुमच्या घरातली?
हां हां.
पाऊस यील का?
आं?
पाऊस आहे का नाही?
पाऊस नाहीये. तिकडं?
इकडं पण नाही पाऊस. थांबलाय आता पाऊस.
होय होय आता पाऊस भरपूर थांबला.
हं.
अजिबातच नाही म्हटलं तरी चालते.
अजिबातच नाही आहे. तरी आज जरा पडला दुपारी.
पडला?
पडला पडला. दुपारी चांगला जरा पडला. काल पण असा दुपारी पडला जोरात.
होय?
होय मधनच पडतोय. मोठा पडतोय पण असा. जमीन तर भीजऊन जातोय.
बर बर. काय नही.
तू काय म्हणतेस? झाड नवीन बीवीन काय लावलीस का नहीस?
झाड नवीन नाही आहे तीच झाड आता पाणी फक्त त्यांना द्यायला लागा लागले पाऊस नसल्यामुळे.
पाऊस नसल्यामुळे बघकी उन्हाळ्यासारखं रान झालं नही.
हं, आज तर जास्तच ऊन पडलेलं. कालपर्यंत ऊन पडत नव्हतं.
म आणखी भांडे घासून काय करतेस?
आता काल घालून आलेते सकाळी. आता आज आज सकाळी घातलेल, सकाळी घातलेल नाहीे आता. आता घालायला लागेल कदाचित.
हो शाळा चालूय की.
चालतय. पण ते झाडावर मुंग्या होतात ह्या असल्या क्लायमेटला. किड येतात ना जास्त. किड्यांच्या बरोबर मुंग्या येतात. अं. असं होतय.
मग ते उगंच खात बसतात सगळं, कळ्या, पानं सगळं खराब होत जाते. हं. ते वरन शॉवर घालते मग. अं?
खत?
खत नाही घालत मी रोज.
रोज नही घालत ते.
आ पंधरा दिवसान, महिन्यानं. त्याच ते पाणीच करून ठेवलंय ना शेणाच आणि ह आपल्या भा कांद्याची पात.
आणि ह कुजलेलं हां सगळ्या भाज्याचे हे. देट वगैरे ते पाणी भरून ठेवते ते पाणी घालते.
प्रे करतेस.
ते पावसामुळे ते पण संपलेलं आता पाणी आता आता दुसऱ्यानी करायला लागायला पाहिजे. नाही पाऊस जास्त होता ना त्यावेळी ते सगळं पाणी अस उडून म्हणून वाहून वाहून गेले माझे.
हा हा
झाकून ठेवलेलं तरी पण हं खराब मग त्याला झाडांना पण किती. घालणार. मोगऱ्याचे पण फुलं याय लागलेत की आता.
मोगरा लागतय की लागतय लागतय. पण असा पूर्ण बहर येईना झालाय आता.
हां
आधी कशे लई यायची फुलं.
बोल ना.
चार पाच कुठं तरी येतात हं.
काका
हम्म मे मध्ये जास्त.
मे मध्ये जास्त आता झालं कि संपला की त्यां
हा आता नाही कमीच यालागलं.
आता
आता ह्याला आलं चाफ
ते गुलाबाचं.
हा त्याची पण फुलं सगळी हे झालीत की. फुलून हे झाली ती आता आता गेलीत सगळे आता आणि येतील कळ्या.
होय काय
ते आता कटिंग करून आले मी. कालच कटिंग केलंय सगळं वरच. म्हणजे त्याचे गुच्छ गुच्छ असलेले ते क
होय होय त्याचा काय उपयोगच नाही ना
ना नाहीतर हा ते वाळलेले कुच्छ काय करायचे.
ठीक आहे.
आमच्या मामी आलत्या ना तर मामीने घातलेला तो गुच्छ. पूर्ण त्यांची साडी मॅचिंग होती हा साडी मॅचिंग होती बरोबर. होय चार पाच फुलं मग एक फुल घालून दिसतच नाही ते आणि
नाय नाय दिसत
हा चार पाच फुलं एकदम घातली छान दिसालत ते.
हो आवडते काय त्याला. हा हां
हे होतय की काय ते चाफ चाफ्याला कळ्या आल्यात भरपूर.
आता लय
आं
आताच चाफ्याला लय येतेय ग श्रावणापर्यंत.
हा आता खूप आल्यात कळ्या.
हो
भरपूर आलात काल पण एक फुल आलत तर रोज एक दोन दिवस आठ दोन दिवस. होतील आता फु दोन दोन हॅलो
भारतात थोडक्याच्या थोडक्यात
तोडते की तोडून मला मीच घालते माझ्या डोक्यात.
आला काय करता बघ फोन ब काय क तसं वाटतंय की झाडालाच ठेवून काय करायच.
काय करायचं त्याच फुलाचं आयुष्य खराब होतय.
ह
त्याच पण आयुष्याच एक ध्येय असते आपण कुठ तरी जाऊन शेवट व्हावा.
ह
त्याच म्हणजे एक अ कधी शाळेत अस त्यांना एक पुस्तकात वाचलेल मी.
असं फुलांच आत्मचरित्र‌.
हम्म.
म्हणजे फुलांना पण वाटतंय की कुठ तरी देवाच्या ह्याच्यात तर जावं नाही तर कुठच्या तरी वास देत तरी राहावं हम्म असं असते. हा नाहीतर इथंच, इथंच बसून मी का मराव असं.
बर बर.
मी दुसरं पण काहीतरी बघावं असं त्याच मन अस मत असते.
बरोबर आहे तिथे नाहीेका एक, एका फुलांचं आयुष्य होतं अस वाटते. असु दे
हा आता एक जास्वंद येते ना दोन दिवस राहतय ते. आज आलं की उद्या संध्याकाळ हा ते नाहीये. तेच फुलाला ते जरी देवाला जरी घातलं तरी ते फुल हे होत नाही आकसत नाही अ कोमजत नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत हा दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतते.
दोन दिवस राहतात झाडाला पण.
होय, होय दोन दिवस राहत तुझ आवाज आवाजात खूप डिस्टर्बन्स याय लागले आवाज जास्तच या लागला. हा आता का?
हम्म आज काल आणि काय म्हणे तिथे यायचे काय म्ह
आं..
ते यायचे फुलं
डेलीचे आत्ता लगेच नाही ते आत्ता फुलं पा तर झाड वाढत आता वाढत असतात ती अजून आणि जरी वाढली तरी त्यांना एक लिमिटमध्ये ठेऊन परत त्यांची पानं काढायला लागतात खालची असं करायला लागतंय मग. होय तिलई वाढू द्यायची नाहीत ना झाड.
हम्म.
त्याची पानं खालची काढत जायचं जरा असं वाढू द्यायचं एक लिमिट झालं की मग परत तिथंच थांबवायचं त्याला लय वाढलं की त्याला येत नाहीत मग. हम्म मग, मग, मग काळ्या आणि फुले येतील. हा मग कळ्या आणि फुलं वाढतील.
दे
हा असं होतय ते. त्याच पण एक लिमिट असते हम्म. ते खाली आत आ
आता खाली ते गड्डे तयार करते रोप काढून लावलेले असतात ना ह महिनाभर ते करतय काम आधी ते. मग महिनाभर झाड वाढतय आणि मग महिनाभर फुलं येतात. आणि मग कोमजून जातय तीन ते चारच महिने त्यात असं एकदा बहर फुलांच येऊन गेला की झालं. परत झाड कोमस अ कोमेजून
आपोआपच पाह शत ते
हा आम्ही काश्मीरला गेलेलो ना तिथं खूप बघितलेली डेलीयान खूप आहे तिथं तर. सगळे कलर आहेत होय डेलीयि कलक त्याला आणलं होतं मी तिथून खरं ते राहिलं नाही.
तेला तेच हवामान लागणार.
नाही हवामान चालतय पण ते कुजल ते डेलियाचा गड्डा आम्ही ते येईपर्यंत असं झालं.
हो
पाण्यातच ठेवलेलं ना म्हणजे आम्ही बाटलीत न घेऊन आलेलो.
प नाही
म्हणजे थोडस आँय हा चिकलातच होतं ते मॉइशचर होत ना त्यामुळे. ते त्याला लईच हे झालं एवढं व्हायला नको. हम्म हम त्याला पाणी एवढं चालत नाही असं.
ते
हम्म.
ब आणि काय बगितल
कल कलकत्यात पण खूप मस्त होती खूप म्हणजे खूप मस्त होतीत. तिथं तर होय. तिथं पण आम्ही गेलतो त्यावेळी काहीतरी फंक्शन होता म्हणजे बेलूर म त्यांनी खास च ऑर्डर करून आणलेली झाड आणि ती सजावट करत होती ती सगळ्या झाड चे कुंड्यांचे इतक्या तरेतरेची होतीत ना त्या बेल्लुर मठात म्हणजे स्वामी विवेकानंदांचा काहीत कार्यक्रम होता.
हा
कायतरी जयंतीचा कार्यक्रम काय रा रामकृष्ण परम भाऊ जयंती ची जयंती होती असं काय तर होत.
अ त नन फुलर ब वर असते हे काय?
प्रत्येक अशा मोठ्या ठिकाणी डेकोरेशन ला
हो
फक्त फुलं झाड आणि त्यांचे पोस्टर्स यूज करतात ते म्हणजे कुठलं काय तर फंक्शन आहे त्याचे. फंक्शन ज्याचं आहे त्याचे नावाचे पोस्टर्स त्यांचे विचार. ह असंच असतंय ना. त्यामुळं फुलच तिथं योग्य. प्लॅस्टिक वापरत नाही ति सहसा.
आठविसच्या काळातील वाटतय
नर्सरी मधून ती मागवून घेतात ती फुलं झाडांची. आणि परत ती रिटर्न करतात हम्म ती सऱ्या कुंड्यांसोबतच ती मागवतात ती ट्रक भरून येतात आणि परत ते रिटर्न करतात तच त्यां आठ दिवसा फशन झालं की हा आठ दिवसाच फंक्शन झालं ना मग परत करतात
हरायेत
हम्म नर्सरी तसच काात आहे डेकोरेशनला तसच पण आपण मागवत नाही आपण सरसा तस हा कॉस्टली पडतेय आणि आपण त्यावर एवढं लक्ष पण देत नाही या हा आणि तेवढा आपण लक्ष पण देत नाही आपण त्यावर
नाही नाही त्यालाचू देत नाही आप
हा असल ते
चाँक्यू थँक्यू ठीक आहे अ आणि काय बरं बर कर तुला निवांत असल्यावर फोन
करते करते हम चालते ठव हा